बोल कि
काय करायलास?
हं.. चालोय हॅलो!.. क्लास ला चाललंय रे.. येणार नाहीस हॅलो! हा.. येणार नाहीस? आलायस व्हय.. मी वाटेतय.. वाटेत आहेय येतो.
हम्म.. हम्म.. हळू ये पाऊस पडालय. ह्म्म्.. तुमच्या इथ पाऊस नाही काय? इथ बारीक पडालय.
इथं मोठा पडलाय रे.. म्हणून थांबलोय वाटेेत.
अरे त्या रोहित मानेला फोन लावलेलो त्यो म्हटला त्याज्या आईला अजून मग पडला म्हण.. हे काय अवघडच आहे की ह्याज
क्लासमध्ये इथं झाड आहेत सोड मी एकटा थांबलो इथ.. हॅलो! हॅलो!
हा.. बोल की
एकटाच थांबलोय रे
एकटाच थांबलाय
हाय
अजून कोण आलं नाही?
काय मुली आल्या असतील त्यांच्यासोबत आपुण एवढं नाही बोलत ना.
होय बघा की मी पण आता राहाला कॉल करा म्हणालतो.
रोया काय रोया रोया अजून घरात आहे त्याला काय कॉल करतो?
तास कॉल हम्म.
त्याच्या इथं व्हिडिओ कॉल करून दाखवलाय आम्हाला. लय मोठा मोठा राना घराच्या बाहेर पडला म्हण ओलंच होत म्हण सगळं.
आइयाय माझ्यात येते का नाही म्हणा.
काय माहित म्हटलं अडीच पर्यंत कमी असलं तर येतो म्हणला. अडीच पर्यंत पाऊस कमी असला तर येतो म्हटला रे.
येतो म्हणाला व्हय म आज कॉलेज मध्ये काय-काय झालं मग?
कॉलेज मध्ये शहाण्या लॅबमध्ये एढं उशीर बसवलेलेत लय डोकं फिरले.
आय
अरे मर्दा ते रनच होना हे डाऊनलोड करा ते डाऊउनलोड करा ते उचलून हिकडं पेस्ट करा.
एवढ सगळे
होय.
लय अवघडं झालं की.
जास्तच अवघड शहाण्या.
म तेर काय तुझं रन झालं का नाही मग?
नाही झालं नव्हं. हं
आणि मग कुणाचच रन झालं नाही इथंच करत बसल्याला ती.
काय कितीला मर्दा आता दहाला गेलतो तिथं शहाण्या साडे बारा ला घरला गेले. अडीच तास पहिल्यांदा एवढा उशीर लॅबमध्ये बसलो असेन.
आईया
आणि पी सी आणि बाद मर्दा एकाला पण इंटरनेट चालना बी.
इंटरनेट के इंटरनेट केबल असतं की ती पी सी च्या मागं ती लावला नव्हता.
ते आहे सगळ्यांना आणि नेटच पकडं ना कोणाच्या ह्याच्यात ऑप्शनच देणा नेट चालू झालेलं.
हा. बघायच रेंज येत की नाही दुसऱ्याच्या ह्याच्यातली घ्यायची इंटरनेट केबल.
आया हिकडचं तिकडचं बंद केलो तरी पण हो ना.
हा.
नवीन पी सी वर पण होणात मर्दा चालू काय ठेवले आहेत.
बघायच की विचारायचं कुणाला तर तिथं.
सर येऊन रिस्टार कर हे कर ते कर सांगून गेलाय आणि हे सगळं केल्यावर आणि परत बोलवल्या सर म्हणते दुसऱ्यां पी सी वर जाऊन बस जा. तिथं गेल्यावर ते आणि बोबं मर्दा तेने उडका त्याला पण तसच सेमच आणि झालो झाला एक कुठला तर त्यात डाऊनलोडच झाले उशिराने केवढ्या माहित आहे बाराला डाऊनलोड झालं. हं
हा.
हम्म.
अवघड आहे रे मग मग काय काय काय काय डाउनलोड केलासा? काय -काय डाऊनलोड कराव लागेल ते
मायहेस्टाईल वर्क बें डाऊलोड केलतो.
हा
आणि काय -काय नोटबिन्स काय तर होतावा.. जम्पफूट डिलीट मारायला लावला.
मग काय घरला कितीला गेलात?
घरला गेलो की पावणे एक.. एकला
पावणे एकला, लय लेट झाला की बे.. शहाण्या दहाला जातो म्हण आत घेत-
जेवायच टायमिंग बदलय रे बा जेवण पचतय का नाही काय माहित आता
लेट घरी गेला असल लेट जेवला. उद्या.. उद्या.. नाही वाटतं रे प्रॅक्टिकल
आता उद्या जाऊन बघायला पाहिजे.
बघाव की कसं.. कसं होतय, काय मागायचं आता आप- त्या लॅपटॉप मध्ये पण ते इन्स्टॉल कराय पाहिजे का रे सगळं
करायला पाहिजे की.. त्या सरांचं नेट घेऊन करूया की
हा खरं पण सर चेक करायला देत की रन झाले का नाही कुठला प्रोग्रम काय सगळांचे एकेकी चेक करालते. कम्प्युटर सायन्स, हा.. मला पण करायच.. हा
काय करायला लावतात रे
कायच करा ना झालती. तक्ते गोल लावला का?
पाऊस थांबला का नाही बई
नाही बारीक पडायल.
ह्.. ह.. इथेच मोठा झालाय जरा
मोठा आहेत.
अजून मोठा झालाय दादा
अवघड आहे की रे मर्दा.. आ.. ता, मग कोण आलय का नाही अजून?
काय रोहित नवले हाय.
एकटाच
होय मुलींसोबत आहे.
माहिती आहे का? मला वाटलं तुझ्याबरोबर थांबला असल.
काय नाय, अरे.. त्यांची गॅंग वेगळी आहे रे..
ह्म्म्म.. ह्म्म्म..
गॅंग मॅटर करती या
होय
हम्म
मग आणि काय शिकून नाहीत ना एवढं त्यातले त्यात
त्यातल्या त्याातच गेलेत. पाऊस मोठा झाला बग अजून
अ.. होय आमच्या इथं हाय बारीक हाय मर्दा आता क्लासला येऊ का नको असं वाटाईयलं मर्दा
ब.. घ रेनकोट असला तर घालून येत.
रेनकोट म.. र्दा हाय त्याला टोपी नई है.
हे त्याझ्या मारी.
मग ते डोकं भिजलं की नय सर्दी होत्या, खोकला येतोय. बोंबाबोंब चालू होतंय सगळे, त्यामुळे हे होत आहे रे.. असं होतंय.
हम्म
मग काय मग ती ह्यो पिक्चर रिलीज झालाय रे अजून?
उद्या होणार वाटतंय उद्या
उद्या.. त्याज कुठ कुठलं.. कुठलं.. पार्ट बघायं असेल म्हणलास तू लई या मर्दा हे असेल ते मेंदी पर्सन हाय ती लई
लई, अरे हलक पण हाय.
होय.. हलकट म्हणे, एक- दोन पार्ट असतेय.
हलकं पण आहे त्या स्पायडरमॅन च्या विचारात
आता ह्याज्यात
होय, हम्म.. आणि त्यात हलकं कुठन काय रागिट आला कोणास ठाऊक.
ह.. या.. बघावा या वाघा आणि तिकीटच दर पण लई लावल्या मर्दा.
अरे.. तीनशे रुपये तिकीट आहे.
व्हय.. लई दिलाव फॉर्च्युनला तीनशे आहे इथ, ह्याला लावले गुरुवाराला किती लावले बघा पाहिजे नई.
त्याला दीडशे, दोनशे, शंभर लावला असेल यो.
बगाव आहे किती लावले ते, का.. य.. नंतर जायच बा आप आता आता कुठे जातो.
नंतरच की
पहिला जर टिकीट लय लावतोय भावा.. भयानक लावतोय. तीनशे- चारशे असं लावतेत, नंतर.. नंतर.. ऐंशी वर येतेत. पण गुरुवाला स्वस्त लावाला असेल रे.
पन्नास वर पण येत्यात.
हा
पन्नास वर पण येत्यात.
होय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
होय एकता माझा मित्र चांगला की बाबा की गुरुवारला फर्शन जायच बसायने म्हणला. कारण की तिथं तिकीट लय असते मला गुरुला काय सत्तर, र्ऐंशी, नव्वद असते म्हणला, तीन नाही ग असं म्हणालता. होय, आमच्या हितना जवळच आहे, तुमच्यातन पण जवळच की
आमच्या हितन कुठलं जवळय, हितना त्या कॉलेजच्या पुुढ जालं पाहिजे मला शहाण्या
आंबेडकर पुतळा तिकड.. आमच्या हीतन लांबच पडत रे ते. आमच्या इथनं पण इथ शाहूपुतळा वरन जाय लागते मग पोचतय र आमच्या इथं.
हम्म हम्म
टॉकीवर.. आता काय काय ठिकाणी मग पॉईंट टू लावते का बघाच तिथल्या तिथं घ्यायचं.
आमची माणसं डायरेक्ट पंचवटीला येत्यात.
तेच रे.. पंचवटी हे.. हे.. लावलेलं की अवेंजर्स लावलय एंड गेम मी आता लावले मॅन पण .
पैसा कमवाल पाहिजे की
शक .
अर्धा बाहेरची देशातले पिक्चर भारतात रिलीज हो.. ह्.. आणि भारतातले पिक्चर बाहेर देशात जात नाहीत.
कडू वाट .
रे ते तेच नाही वाटते रे कसं तर वाटते
हा हम्म.
हवा आता येच रे! कि म्हणजे आपली की नाही म्हणजे तिकडची इकडं येतात आपली तीकडची इकडं जात नाही रे! पिक्चर, असं होतंय पॅन इंडियाचा हाय रे तो स्पायडरमॅन सगळीकडे हे होतं. आणि तेज कसलं फेमस आहे सह्यन्या आणि कस तिकीट बुक बुकिंग केल्यात तर ऑनलाईन बिनलाईन सगळी बुकना पाडल्यात.
उद्या चालू होणार फॉर्च्यून आज फॉर्च्यूनच चालू झालंय बहुतेक मर्दा आज सोल्ड आउट झाल्यात.
होय.
होय
फॉरर्च्यूनच.
होय काय
बघ्यखव की कसं कस तिकीट मिळतंय.
हम्म ह
एवढं काय टेन्शन घेत बसाय नाय आपण पण, मग इथलं इथं टाकलंयस इ टॉकी जवळ पडत्या बघायचं. आणि हे करायच रे भाऊणी याला मस्ती तेवढंच पी पिक्चर बघितल्या होतेय
हम्म
त्यामुळं.
हम्म हम्म
काय जेवलास का नाही अजून?
घेऊन आलोय क्लासवर पाऊस थांबल्यावर या.
पाऊस थांबल्यावर येतो सोड काय एवढा विषय नाही. जरा जरा थांबलाय बारीक आहे. बघतो एक रेनकोट असला तर मग घेऊन येतो.
बरं बरं
ते बघ ह्यो ह्यान सगळ्यांनाच. फोन लाऊन बघ काय म्हणतात बघ कुठ कुठ न काय कोण कोण काय. काय म्हणत्यात बघ जरा.
आकाशभाई अजून चांलूहायत आकाशभाई आता गाडी लावाल्यात,
आता आलाय.
व्हय
आणि कोण आलंय का नाही अजून?
पृथ्वीराज धुमाळ पण आहेत. हं
आल्यात नंव आलो सोड येतो आता जरा बारीक आलाय पाऊस.
बर बर इ की. ठेऊ काय. हॅलो! हॅलो! हॅलो! तेला